आंता कसं
नमस्कांर सरं कायं करतां
हांआतांश कुंठे आहे
कडं नाही इकडं नाशिकलांच ये नां तुम्हीं कुंठे नाशिकला आले कां नाहीं
नाशिकला आलतो मी तरी चालतो इकडं आलों आहे
ते मंग कुठं हां नाशिक मध्यें कुठं कुंठे फिरले इकडं ब्रम्हगिरीला गेले होते कां नाहीं
हां ब्रम्हगिरी नाहीं डुंगर वाढीला गेलो होतो वाघे येतू गरं
अगं कायं ते तुमचं दुग्गरवाडी तुम्हांला मी सांगतो नाशिक मध्ये ना असलेला ब्रह्मगिरी किल्लाआहे बघा. हा एका वेळी धार्मिक पवित्रात आणि ऐतिहासिक पराक्रमाचा एक अद्भुत
हा नाही मी ना दुघर वाडीला गेलतो नाही का. हॅलो? हॅलो.
हॅलो.
हॅलो. हा मग इकडे दुगरवाडीला गेलतो मागे. तवा म्हणजे पाऊस लई होत नाही का तिकडं. हॅलो. हॅलो.
हॅलो.
येतोय का आवाज? हॅलो.
हॅलो. हॅलो ऐका ना सर. हा.
हा. तर आपण हे बोलतो होतो की, ब्रह्मगिरी हा किला आहे ना हा एकावेळी धार्मिक पवित्रात आणि ऐतिहासिक पराक्रमाचा एक अद्भुत संगम आहे. हा गड दक्षिण भारताचा गंगा मानलेला जाणाऱ्या
हा.
गोदावरी नदीच उगमस्थान म्हणून जितका पवित्र आहे, तितकांच तो लष्करी दृष्ट्या मराठ्यांच्या इतिहासातील एक
हे तेच ना, ते ब्रह्मगिरला नाही गेलो अजून डुगरवाडीला गेलो मागे.
मराठ्यांच्या इतिहासातील एक अभद्य दुर्गा आहे, म्हणजे अभद्य म्हणजे माहती आहे का तुम्हाला? तो कधीच कोणी जिंकलेला नाही.
हा. कोणीच नाही जिंकलेला. आपले-आपलेच होते मावळे तिथं.
अहो नाही ओ. अ बा नीट ऐका. पौराणिक व धार्मिक इतिहास म्हणजे गोदावरीचा उगम कुडून होतो ब्रह्मगिरी पासून. गोदावरीचा उगम पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींवर गवतेच्या पातक बसले होते. त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी या पर्वतावर भगवान शंकराची कठोत्तर नाही कठोत्तर तपस्या केली. शंकराने प्रसन्न हो शंकराने प्रसन्न न ऋषीवर गोहत्याचे ह
हा हा.
हा मग त्यांनी तपस्या केली ना. आपल्या मग शंकराने प्रसन होऊन आपल्या जटेतून गंगेला पृथ्वीवर अवतरित केले. जी
हा खरच. हा ते माहिती ब्रह्मगिरीच माहितीय आपल्याला. त्याच आहे माहिती. ब्रह्मगिरीवर जायच ते आणि म्हटलं तो एक मोठा हनुमान राहतो हो तो कोणता किल्ला
आओ तुम्ही नीट ऐका नावाच्या अख्ख्या पर्वत म्हणजे साक्षात ब्रम्मदेवाचे रूप मानले जाते, म्हणून याला ब्रममगिरी हे नाव मिळाले. हम्. गडावर गोदावरीचे चे उगमस्थान आणि राम कुंड, लक्ष्मण कुंड सारखी पवित्र तीर्थे आहेत. ऐतिहासिक म तो आणि लष्करी संघर्ष कसा हाय त्याचा? लष री दृष्टिकोनातून ब्रह्मगिरी हा अत्यंत दुर्गम आणि सरळ उभ्या कड्याचा किल्ला आहे. निसर्ग दत्त संरक्षण लाभलेल्या या किल्ल्याने अनेक राजवटींचे चढ उतार पाहिले.
आणि अंजेनेरीचा काय सांगू विषय?
नाही नाही अंजनेरी म्हणजे ते हनुमान नाही ना हनुमान पुत्र यांचा जन्म, तिथं अंजिनेअरी वरती झालेला असं म्हणतात. पण मग त अ बऱ्याच ठिकाणी म्हण कटलेलं आहे की म्हणजे दुसरीकडे एक ठिकाण हाय, अजून तिकड सुद्धा झालेलं आहे. अंजनेरीला नाव का बर पडलं? अंजनी पुत्र हनुमान म्हणजे अ जे अ. अ हनुमानाच्या आईचं नाव होतं ना, ते अंजना होतं. तेच्यावरून ते अंजनी तू अंजनी हायीस अंजनीरा असं पडलेलं असाव हम्म. तर मग आपलं काय होतं, ब्रह्मगिरीच कसं होतं? यादव आणि भहमनी राजवट आहे ना? सुरवातीला हा किल्ला देवगिरी आणि यादवांच्या ताब्यात होता म्हणजे मराठ्यांच्या ताब्यात नव्हता, यादव आणि देवगिरींच्या हा. त्यानंतर तो बहमणी आणि अहमदनगरच्या निजामशाहीच्या नियंत्रात गेला. शहाजीराजे भोसले आहे ना, म्हणजे शहाजी राजे भोसले कोण माहिती हाय ना तुम्हाला?
हा माहितीये ना मग, त्यांना कोण नाही मा शहाजीराव भोसले आपले श हे शिवाजी महाराजांचे वडील.
हा बरोबर शिवाजी महाराज वडील त्यांच्याकडे कधीपर्यंत हो ता? सोळाशे तेहतीस ते सोळाशे छत्तीस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजां चे वडील शहाजी राजे भोसले यांनी निजामशाहीच्या वा उचवण्यासाठी मुघल आणि विजापूरच्या आदिलशा विरुद्ध
आदीलशहा.
जेवा मुघलांनी निजामशाहीचा शेवटचा वारसदार मुर्तजा याला कैद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शहाजीराजे नी त्याला याच ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकगड किल्ल्यावरती आश्रय देऊन निजामशाइच्या पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला होता. शिवकाळ आणि मरा ठा. मराठा साम्राज म्हणजे तुम्हाला मी मराठा साम्राज्याचा इतिहास सांगतो, ब्रह्मगिरीचा
आओ नाही तो माहितीये मराठी साम्राज्य आणि ते
तुम्हाला नाही माहिती. इसवी सन सोळाशे सत्तर मधे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळी म्हणजे जे आता मखमालबादची पिंगळे आहे ना तेच. मोरपंत पिंगळे यांनी एका धडक मोहिमेत हा किल्ला जिंकून सोराज्यात सामील केला. पुढे मुघलांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. परंतु इसवी सन सतराशे सोळा मध्ये शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी तो पुन्हा हस्तगत केला होता. इसवी सन सतराशे बाव नाही ओ आमचा विषय थोडा हार्ड हाये ना, तुम्हाला माहिती नाही का?
हा हा ते आहे, एवढी माहिती माहिती आहे का सगळ्या किल्यांची?
मंग विषय हाय का?
विशय जोरात आहे मग तुमचा, काही जाऊ जाऊन पाहायला लागेल बघा.
नाही पुढं मुघलांनी किल्ला पुन्हा जिंकला परंतु इसवी सन सतराशे सोळा मध्ये शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी तो पुन्हा हस्तगत केला, मग इसवीसन स सतराशे बावन्न मध्ये पेशव्यांनी हा परिसराचा पुनर्रचना केली आणि त्र्यंबक केश्वर मंदिराचे जिनरुध्के केला, म्हणजे कसं ब्रिटिश काळ ब्रिटिशांमध्ये ना अठराशे अठरा मध्ये, मार्च अठराशे अठरा मध्ये पर्यंत तर म्हणजे, मराठा साम्राज्य असताना नंतर ब्रिटिश कर्नल
आणि म्हटलं हा, हॅलो!
हॅलो!
हा बोला ना.
हा ब्रिटिश कर्नल मेडो डोल याने या किल्ल्याला वेढा घातला होता ना, अत्यंत अवघड चढण आणि महाराजांमुळे मराठ्यांनी काही काळ लढा दिला, परंतु शेव टी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला होता, असा विषय होता हम्म.
त्या नंतर पण, आपण जिंकला होता ना?
नाही रे, तसं नव्हतं ते.
हा ब
म्हणजे अ एटीन जु सेवे एटीन एटी मध्ये जेव्हा आहे ना ब ब्रिटिशांनी कर्नल मेडी म मॅक डोवेलच्या हेच्याकडून घेतला ना
हा हा.
हम्म, त्याच्यानंतर आहे ना जो कु म्हणजे ज्यांच्याकडं अ इंग्रजांकडं असं जास्त होतं ना तोफा अन ते. त्यांच्यापुढं हारलो आपण, मग. तर त्यांच्याकडेच गेला, नंतर काय आपल्याला भेटलंच नाय, कारण की इंग्रजांचं साम्राज्य किती दिवस होतं तुला पण माहित आहे ना.
हा ते आहे.
हम्म, मग गडाचे वैशिष्ट्य काय पाहण्यासारखे ठिकाण काय दिलंय किल्ल्यावर चार बाजूने नैसर्गिक उभे कडे आहेत, गडावर जाण्यासाठी खडं कात कोरलेले वैशिष्ट्यपूर्व पायरे आहेत. खडकातील भुहेरी पायऱ्या, गडावर जाण्याचा मार्ग एका खडकातून कोरलेल्या गुहेरी दरवाजात तुन जातो, तो स्थापत्य कलेचे जे उत्कृष्ट नमुना आहे. गोदावरी उगम स्थान, डोंगराच्या माथेवर गोदावरीचे मुख्य मंदिर असून तिथे एका गोमुखातून पाणी पडतांना दिसते. हम्म, गौतम ऋषींची गुहा गौतम ऋषी कोण? ज्यांची ज्यांनी तप केला होता ना ते गौतम ऋषी, हा हा म् ज्या टाशंकर आणि त्रिशूळ कुंड पर्वताच्या वेगवेगळ्या सुळक्यांवर आ ही धार्मिक ठिकाणे विखुरलेली आहेत. म्हणजे ट्रेक ट्रेकर साठी माहिती ब्रह्मगिरी चढण माध्यम स्वरूपाची असून साधारण सा शे ते आठशे पायऱ्या चढून वर जावे लागते, असा विषय हाय तो. आणि पावसाळ्यात हा परिसर निसर्गरम्य धुक्याने वेढलेला असतो. हम्म. म्हणजे तूं अजूंन कायं बंघू शकतो ब्रह्मगिरी आणि शेजारील हरिहर किल्ल्यां अच्छा इतिहासाची तुंलना जाणूंन घ्यांयची कां तुंला सांग
नाहीं नाहीं बांस जानली लंय माहिती झाली आंता
अरे हां आणि म्हणजे कसं अं म्हणजे नाशिक मधील त्र्यंबकेश्वर हां आहे नां तिथला ब्रम्मगिरी म्हणजे एकदंम बघण्यांसारखं के एकदंम
बघण्यांसारख जाऊं जाईल मं तिथं म्हणजे वरं पर्यंत जाईल आहे तिथं हे होतं आपलं हनुमानांची हे होत आपलं जे तेथं राहायचे ते
हां हां हां आंता तो विषय कसां माहिती आहे कां स्वंराज आहे नां स्वंराजला हां स्वराज्याला जेवळ आहे नां कांहीतरी आवडलं नां स्वंराज्य वेदांताच्या दिशेने निघाला.
वेदांताच्या कोणं वेदांत.
वेदांताच्या दिशेला गेलां कारणं की स्वंराज्याला जे. हं बघायचं होतं ते वेदन त्यांच्या दिशेलाच दिसतं होतं. वेदांताच्या मागच्या बाजूंस त्यांच्यामुळे स्वंराज्य तिकडं आंला होतां. आं असं विषय होतांच हम्मं
हां मी इकडे जाईल मी इकडे. दुगरवाडीला जाऊंन आलतो दुगरवाडीला खाली व.
दुगरवाडीला कायं करतो आंता तिथं दुगरवाडीच असं वैशिष्ट्य नाहीं फक्तं वॉटर. वॉटर बॉल सोडूंन दुसरं कायं विशिष्ट नाहीं तिथं
कायं कायं
वॉटरफॉल सोलं तरं दुसरं कायं विैशिष्ट
नांव पणं बारी नं वॉटर फॉल लंय भारी म्हणजे खाली विकलं खाल्लं पणं आम्हीं गेलं. डयरेट जंगलावा नाहीं कां तिथं म्हणजे त्यांनात जाई भीती वाटते ते आणिमही किती
ते पणं मंग आपलं हे. सगळ्यां कायं ऐतिहासिक कांहीतरी गोष्ट पाहिजे नां ते. तुम्हांला कांहीं कळतं कां नाहीं इतिहास म्हणजे आपलं सगळं कांहीं. मं आपल्या इतिहासाला कसं विसरूं शकतायह आपला. कधीं चं विसर नाहीं पाहिजे तुम्हांला समजतं नाहीं हो सरं आपल्या इतिहासाची बाबत म्हणजे तुम्हीं नां आपल्या. दिसायला त्यांला कमकूंवत समजूं नकां मंग आंता समजां हे आपल्या. त्यांच्याबद्दल नो कॉम्प्रोमाइज देरं इंज नो कॉम्प्रोमाइज इनं आंवर हिस्ट्री.
आपणं त्यां त्यां ठिकाणी लं लं ठिकाणीं जाईल लं किल्ल्यांवर जाईल आपणं. रायगड वरं नाहीं जाल रायगड वरं जायचं आनता.
अहो आपल्यां नाशिक मधले खांल्ले फिररा पहिले मंग तुम्हीं बाहेर जे. किल्यांन चा बाजार
नाशिक चां नाशिकच्या जास्तं जाईल मी. नाशिकच्या ठिकाणांना जायेल आहे मी अहं लहांनपणीच असतं राम शेजला तरं मी लहांनपणी जाईल इकडं आलतो नां तेव्हांच जायल. त्यांच्यानंतर आपणं इकडे जालोय ब्रम्मगिरीला. आपलं पैन आलं पैना नाही पैना किल्ला नाहीं सॉरी.
जाऊ द्या सर आता काय हे, तुम्हाला काही हे आपल्या हिस्ट्री शी एवढे हे नाही ये.
हा, हा, हा चालेल-चालेल चाला हा.